काय ते?
हा येते काय करतेस काय नाही बसले बघ. तू काय बाहेर गेलतीस काय?
होय कॉलेज ला गेलेलो.
हा हा आलीस.
होय आता आलो बगा.
किती वेळ असते कॉलेज काय टायमिंग.
सकाळी घरातन आठला जातोय. संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजतात यायला मग.
हा हा हा.
होय, कोल्हापूरला हाय ना माझं कॉलेज. त्यामुळ वेळ होतोय वो. हॉटेल मॅनेजमेंट शिकायलोय मी.
हां, हां, हां.
चालतय त्यामुळ एवढा लेट.
होय.
हम्म, मग दिवसभरात त्याच्यातच, सकाळी जायचं, यायचं.
बसमध्ये यायला, जायलाच वेळ जातोय वो मग सगळा.
त्यात बस टायमिंगला असली तर बरं.
होय.
म्हणजे जाण्या-येन्यातच वेळ, मग कंटाळा येतय आल्यानंतर.
हम्म. तुम्ही काय करालाय? स्वयंपाक त्यनं झाला?
स्वयंपाक नाही अजून, आता घालायचं थोड्या वेळानं.
हा, हा.
हम्म. कारण सगळेजण लेटनच जेवतात नव्ह साडेनऊ, दहा वाजत्यात.
हा, हा.
हम्म, मग घालायचं नंतरच गरम -गरम खायला पण येतय, हम्म आण तासाभरात म्हणजे आवरतयच. हम्म
गार झाल.
तुम, हा लागत नाही ते गर्मीतच बर वाटतय.
होय.
हम्म, आता पावसाळ्याच्या वेळेस ते गरम -गरम खाल्लेलं बरं हाय.
बर हाय होय.
हम्म, मग तुमचा स्वयंपाक काय मम्मी बनवते काय?
होय मम्मी बनवत्या.
हा, हा, ह, हा ते मग सकाळी डबा घेऊन जायचं? हम्म आवरते कि, काय डब्बा घेऊन जायचं.
काय ते?
स्वयंपाक आवरतोय काय म्हटलं लवकर एवढ्या?
होय, आवरतोय की, मम्मी लवकर उठतीया नाही मग.
हम्म, हम्म, हम.
कॉलेज असल्यामुळं.
हम्म, हम्म. ते एक अवघडचं हाय सकाळी लवकर उठून बनवून द्यायचं, पुन्हा दिवसभर त्याच्यामध्येच. हा. चालल, मग आता अभ्यास वगैरे.
होय, आता दोन दिवस झाल सोडा, कॉलेज चालु होऊन माझ.
हा, हा खर नवीन- नवीन जरा अस दमल्या सारखं होत असेल?
होय, लई दिवसानी बसने गेलो नई.
हा तेच की, हा आणि बसचा प्रवास म्हटल्यावर नको वाटतय. ते रेग्युलर जरा सवय होईपर्यंत काय वाटत नाही.
होय
आणि हा आता चालू झाले म्हंटल जर आता जरा जास्त च हे होते.
हम्म
हम्म मग काय म्हणते स आणि
काय नाही बघा.
हम्म हम्. आहे काय कॉलेज वगैरे व्यवस्थित?
होय, हाय की.
हम्म हम्म. चालते शिकवतात चांगल.
अजून शिकवायला काय चालू केले नाहीत.
हां
उद्यापासून करतील.
हम्म हम्म हम् चालतेय. म्हणजे दोन दिवस असेच आता. शिक्षकांची ओळख विद्यार्थ्यांची ओळख त्याच्यातच जात असणार आहे.
डॉक्युमेंट वगैरे जमा करायचे आणि तर अजून काय ते गॅप सर्टिफिकेट असते तर त रहिवाशी दाखला पण असते. ते पण पूर्ण करायला लागते.
हा. कास्ट सर्टिफिकेट
हा कास्ट सर्टिफिकेट पण
हम्म भरपूर काय असते बघ. ते डॉक्युमेंट गोळा करायलाच भरपूर दिवस जातात आपले.
होय आणि डॉक्युमेंट नाही दिले की मग सगळ. शिष्यवृत्तीचे त्यांनी प्रॉब्लेम येत स्कॉलरशिप प मिळत नाही मग.
हा ते तर कायच आहे.
आणि कॉलेजच म्हणल की सगळ वेळच्या वेळ द्यायला लागत. मग शाळा अस असू दे नाही तर कॉलेज असू दे.
वेळच्या वेळ द्यायला लागते नाही तर ओरडा खायला लागते. हम्म. खर लवकर पण आपल्याला बघ लोन मिळत नही. आपल्याकडे असत एक ठीक आहे. पहिल्यांदाच एडमिशन घ्याय लाग बाबा आमला पण, का माहित नाही काढू पर्य त्यांना नाकी नव येते आणि ज्यांची हा ज्यांचे आई वडील अशिक्षित आहे ना, त्यांना तर खूपच, हा मुलगीने जाऊन सांगितली, बाबा हे पाहिजेलाय.. आजकालचे कोण नसताात शोर शक्यतो तशे खर तर क्वचित असतात तशे पण, म्हणजे माझ्या एक अनुभवास आलेले एक विद्यार्थी आहे. त्याच्या आई बाबाला काहीच वाचता येत नाही म्हणजे ते शिक्षणच केले नाहीत दोघांनीपण, पूर्ण आडाणीत आणि मग ते श हा शाळेत वगैरे घेतलेला अभ्यास आहे ना त्यांना घरी घ्यायला तो येईना. म्हणजे कस काय करायचय काय मग, ते मॅडम एक चार दिवस ओरडले अभ्यास का घेत नाही अभ्यास का घेत नाही. शेवटी तिची मम्मी येऊन म्हटली की अस अस माझ मॅडम म्हणजे आम्ही दोघपण शिकलेले नाही आणि मग तिचा तर अभ्यास आम्हाला कस घ्यायला येणार. म्ह तुम् घे असाल तर सांगा म्हटले क्लास वगैरे कोण घे यत असेल तर, आ मी त्यांच्याकडे पाठवतो म्हणते.
हा.
हम्म, मग तस मॅडमनी नंबर दिला त्यांना.
हा हा तुम्ही काय शाळेत शिकवायला वगैरे जातय का मग?
हा मी जाते शाळेत शिकवायला. हम्म, मग त्याच वेळेस कस अगोदर हायस्कूल स्कूल वरती होते त्यानंतर इथं समोरच आमच्या घरासमोर एक कॉलेज आहे. तिथे कॉलेज मध्ये जात होते अकरावी, बारावी वरती. हम्म, आणि त्यांना आता कस? हा झालय आता कस एक वर्षाचा गॅप टाकला लहान मुलं होती त्यामुळं.
हा हा.
म्हणजे त्यांना सोडायला आणायला टायमिंग वेगवेगळी होती ना. हम्म, हा आता शाळाला जातात. त्यामुळे ते त्यांच्याच शाळेमध्ये चालले ह्यावेेळेस फक्त करायच. परतच्या वेळेस मग दुसरीकडे बघायचं हायस्कूल वरतीच. आत्ता चौथी पर्यंत वर्ग हेत. हा मग ते कस लहान मुलांना जरा नको वाटते ना ते मुलं मोठी कशी जरा शांत ऐकतात आणि शांत असतात. ह्यांचं कस जास्ती खिलबिल, खिलबिल असते चालू.
असत म्हणजे तुम्ही कॉलेज पर्यंतच्या मुलांना शिकवू शकताय का?
हा कॉलेज पर्यंतच्या मुलांना शिकू शकते.
काय शिक्षण झालंय तुमच?
माझ ते बी, ए, ड ला आहे माझं चालू त्यानंतर सेटनेट दिलीये.
मग आता तुम्ही बी, ए, ड कॉलेज शिकायलाय?
हा शी शिकाय लागली की आणि सेटनेट पण चालू आहे.
म शाळेत जाऊन परत तुम्ही तुमचा अभ्यास कधी करताय मग?
हम्म, आता करायच तसच करायच काय असेल तर जर हा शाळेमध्ये तर काही वेळ नसते आल्यानंतर मग पुन्हा करत बसायचं सगळं. कधी वेळ मिळेल तवा पटापटा करायच आणि लिखान तर लय असते.
होय अण शाळा म्हणली की जरा काम लई अ
काम पण लय असतात हा आणि सगळं बघायलाच लागते मुलांचं घरच ते तर एकदा घरात बसले की मग घरातच बसायला पाहिजे असं होते.
हो नाही खर बरं आहे बाहेर काम केलेलंच चांगलं. नाहीतर घरात सगळ
हम्म, आणि कस आहे घरात हा उठ टा स्वयंपाक करा, भांडी घासा, धुन धुवा पुन्हा दिवसभर बसा पुन्हा संध्याकाळच्या टाइमिंग न काम करत बसा किंवा दिवसभर काही न काही काय काम निघतच राहतात ते त्याच्यातच दिवस जातोय मग.
हा नाही तर घरातली कामंच असतात ना मग
कामात कामात दिवस जाते. आणि हेच जर का आपण बाहेर कामाला जाणार आहे म्हटलं की सकाळी लवकर उलटून पटापटा नऊला म्हणजे काम आवरतात हम्म आणि बाहेरच काम करून मिळा होय लागते करायला लागतेच.
घरात कोण करणार असल तर काही थोडी काम ठेवून गेले तर काय वाट
हम्म, नाही आमच्या सासूबाई तर नाहीत, सासू, सासरे आहेत. तरं सासूबाईंना पण नाही ठेवून जात माझी काम आयत ती माझं मीच करून जायचं अस आय.
होय.
हम्म नाय तर मग कशाला हा तुझं कामच बंद कर कोण करायला सांगितले मग असं होतय ते.
होय ते का प्रत्येकांच्याच घरात आसतय.
काय स्वतः न जबाबदारी घेतल्या स्वतःहून पूर्ण करायचं ते हा. ठरवताणाच ठरवलेले की बाबा हा तू जाणार असलीस जा खरं मी काय काम करणार नाय. तुझं तुला करून जावं लागणार नंतर ना म्हणायला नकोस कि लोड व्हायलाय करत नाय. हा दगदग होत्याच की आता जरा संध्याकाळ ब कुकर लावल्या तर लावते लावतात कधी तर मला काय तर लेट वगैरे झाला तर.
हा हा हा.
हम् आमटी फोडणी घालायच मग नंतर मी भाजी भाकरी वगैरे करते. कधी तर करतात तसं नाय तर मग नाय.
त्या काळी आणि सगळी कामं तुम्हालाच करायला लागत
होय पुन्हा आणि संध्याकाळच आणि असतंयच की सगळ मुलांचा अभ्यास जेवण वाढा करा.
होय.
पुन्हा भांडी घासा गॅस कट्ट्या वगैरे संध्याकाळी पुसायचं सकाळी फ क्त एक दिवस एक वेळ घास ते संध्या काळी व्यवस्थित स्वच्छ करायचा.
म्हणजे संध्याकाळी भांडी वगैरे घासून झोप त्यानंतर कसं सकाळी पटपण काम पण आवरत्यात नाई.
हा पटपट आवारते आणि संध्याकाळी कधी ठेऊून झोपतच नाय कारण सकाळी उठल्यानंतर ते पहिल बघायचं म्हटल्यावर नको वाटते. त्यात आणि दुसरे काही तर जोड काम होतेत काम लय वाढत्यात. त्यात आणि दुसरं कायतरी काम होतंय सकाळच. आमच्या हा किती पण लेट होऊदे भांडी घासूनच झोपायच.
व्हय. तरी लय मॅनेज करताय म्हणायला पाहिजे तुम्ही म.
होय होय भरपूर मॅनेज कराय लागतंय. त्यात आणि हा आणि इतरां आणि काय ना काय तर बाहेरच्या काम असतातच आपली घरची राहिलेली वेळ मिळत नसला तर ते आणि संध्याकाळी करून घ्यायचं काय असेल ते बाहेर काम असेल काय असेल ते आणि पटकन जाऊन कधीतरी वेळ काढायचा एखाद दिवस. चार दिवस टोलवत जा हा आज करायचं उद्या करायचं उद्या करायचं आज करायचं करत करत जातात आठ दिवस. मग लास्ट काय तर काम असेल क नाय हा तोंडावर आल म्हणते की हा बाबा आज करायचंच आय. कुठल्या पण परिस्थिती मग किती का वेळ लागेना हा.
तसच हुतंय वेळ असला की ते कामाकड लक्ष देत नाय आणि वेळ निघून जात आल्यावर मग करायच.
हा करायचाय करायचाय होते मग त्यावेळेस पुन्हा आणि धावपळ होतिया. अगोदर नको म्हणून आपण घसतोय तर लास्ट ला म तेच धावपळ.
परत म सगळं आपलंच अवघड हुन जाते. ते काम लोड परत दुसरी कामं असतात त्यामुळं सगळीच कामं लोड होऊन जात्यात मग.
लोड वर जातात. एक काम करायचा हा कंटाळ केला म्हणते की पुढे सगळी वाढतच जात्यात. हे मात्र आपणाला फिक्स माहित ये. त्यामुळ अ ते म्हणतात नाय आधी केलेची पाहिजे.
हम्म
चालते मम्मी ठेवू काय म्हणलं करते तुम्हाला परत हा